हॅलो.
हा आवाज येतोय का निट?
नाय एकदम म्हणजे एकदम बारीक. जरा मोठ्यान बोल.
बघा आता?
हा आता येतोय.
काय नाही ते हेच विचाराय फोन केलता रे तुला. लग्नाची तयारी कशी झा झाली काय नाही?
ती होय झाली की वीस तारखेला हाय.
हम्म झाली ना मग?
झाली की वीस तारखेला केला सोड फिक्स. आणि बोल काय म्हणलास?
तेच रे म्हणलो आणि काय मदत बीदत पाहिजे असली तर विचारुया तुला.
हा सांगतो की लागल त्यावेळी.
हा.
साखरपुुडा झाला कितीला? पंधरा होय लवकरच घे पंधरा तारखेला झाला.
हम्म हम्म. मलाही माहीत नव्हतं मला बंडा म्हणला. की असं असं तुझ लग्न ठरलंय.
हम्म हम्म. ते गडबडीत गडबडीत सांगाय नाही रे, ग्रुपला टाकल्यालं की.
ते कुठं वाचाय वेळ हाय एवढा.
हं एवढ्या जणासनी कुठ फोन करणार. त्यामुळं ग्रुपलाच टाकलं.
हॉल बिल ठरला?
हाय की इथ आमच्या इथं एक हाय हेजा अ कुठला बरं अ सिद्धिविनायक.
हा.
सिद्धिविनायक हॉलला मोठा हॉल हाय.
हा.
साईडला हे हाय रे काय बरं गार्डन तेन हाय.
हा.
पार्किंगला हाय मोठी जागा.
बरं.
जेवायला पण जागा आहे सोड मोठी.
हा, हा.
त्यानंतर एक होय हजार किंवा पंधराशे लोकांचा हाय.
हजार किंवा पंधराशे लोक, एकाही जेवणाच्याला किती बसतील?
जेवणाला तीनशेभर बसतील की.
तीनशेभर बसत्यात काय बास झालं. तीनशे तीनशे दोन तीन पंक्तीमध्ये संपतंय.
बर लई मोठ आहे.
हा, हा. मग आता तुम्ही कसं करणारसा पंक्ती का टाईप करणार का बुफे?
होय पंक्ती टाईपच की, वाडायला लोक असत्यात.
हा हा. नाही मला वाटलं बुफे करनार हायसा.
नाय नाय तिथं आणि कु तरी ते आणि उगच प्रॉब्लेम त्यामुळं
हम्म हम्म हम्म हम्म हम्म बरं. म आणि बाकीचे कपडे बिपडे झालेत घेऊन?
झालेत की कपडे घेतलेत इकडं आमच्या इथं.
हा
मोठं दुकान आहे ते हेजा विजय म्हणून
हा
तिथं घेतलीत.
हा
नंतर आता गाड्या ठरवायच्या आहेत. ह्याला आपलं पाहुणे असन्यारी.
हा म्हणजे घरात ना तुम्हीे माझ्या तिकडं
व्हय तेच की ट्रॅव्हलर्स त्यानंतर थार, फॉर्च्युनर
हा हा बरं आणि हळदी कुठं हॉल वगैर नाही का घरात करनायेसा?
हळदी काय घरातच की द हे कराय तरीे दारात मांडव घालायचा ते शॉवर सिस्टीम लावायचीे
हा हा.
त्यानंतर सा हे आपला साऊंड बॉक्स तेन आणायचं.
बरं
ते काय मित्राचे हेच आहे मित्राच्या ओळखीचा आहे. त्यामुळे काय विषय नाय स्वस्तामध्ये मिळते आणि फोटोग्रा फर काय मित्र आहे कुठं दोघं तिघं आहेत.
बरं
त्यानंतर मावज भाऊ पण आहे त्यामुळं काय विषय
हा हा हा सही शे
हम्म.
ह मग काहीशी नाही कारण आता जास्त जास्त लोकं मी बघलं हळदी ह्याजे वरच करतेतना हॉलवरच.
हा ते तिकडं करत असतील रे शहरात जास्त पद्धत आहे त इकडं नाही.
हा हा.
इकडें सगळी ग दारातचं करते.
हा हा ती कुठली आहे मग?
कोण
ती
ते आहे आपल्याच हेच्यातले आपल्याच शरातली.
आपले शहरातले आहे नाही मला वाटलं आणि लांबची काय हाय.
नाय नाय आपल्याच आहे पण गाव लांबा आहे ना त्यांचं.
हा हा.
म्हणजे आमच्या इथनं साठ किलोमीटर असेल.
हा हा मग एका यातच तयार झालीत का तिज्या घरातले?
नाय नाय एका हच्यात कशी होतील?
आता सगळ्या नाचते की. विचारसरणीवर डिपेंड आहे ना पण गावातली असली तर जरा अवघडं आहे.
हो गावातली वेगळा विचार करत्यात रे रे. एकेका असतात थोड चांगली एक-एक नस त्यात एक एकांचा विचार लई वेगळ असतं मग काय करणं. गेलं ते आत. एक दीड वर्ष तरी गेलेत तयार करायला.
हां हां.
म झालं शेवटला शेवटला तयार झालीत मग. जॉब लागले चांगला होय पेमें ट नव्हतं नाय बरोबर अजून
हा हा.
आता वाढलं.
हा हा हा काय आता विषय नाय. बरं आणि हेजा कॅटरिंगस वाली ठरलंसं काय?
होय ठेवल्यात की.
हम्म हम्म.
त्या होय तेच ठेवलं.
मला वाटलं ते आता ब्राइप केलं असेल म्हणल ते सगळं देत्यात म्हणजे पैशे देयायचा तीनचा ते सगळं सांभाळतेत बघ.
काय आलं की
ते माझं मित्र आहे ते करते ब ते.
ते करते काय?
ते काय करत्यात तुला बजेट देतात तुला काय काय पाहिजे त्याच्यानुसार. ते त्यांना एकदा दिलंस की सगळा सेटअप त्यांचा तुला कायच कराव लागत नाही.
असा आहे रे.
हम्म ते काय काय सांगते बाबा त्यात ते तू गाड्या बिड्या सांगालीस बघ
हां.
तुझं बजेट जास्त असलं तर त्यांनच्याच गाड्या असतात त्या सगळ्या.
असायाले
तिथनं तिथं नेणार तिथं सगळं अरेंज करणार सगळं काय कास्तयावधी.
हा हा म अजून कुठे एवढे फिक्स वय नाय म ते हे क हे करुयाली तेजा नंबर दे तुझ्या मित्राचा.
हा नाही तुमच्या ठरला अस तो तर राहून दे नाही तु नंबर पाठवतोच तुला काय करतोस ते बघ.
हम्म नंबर पाठवून ठेव की बघू या काय करायच आता. तु कुठलं स्वस्त पडते ते बघायचं दोन वी. तिकडचं स्वस्त असलं तर मग ते घे
हा हा. ठीक आहे बघ काय करतेस. बघ रे म्हणलो काय करतेस.
हा तेच की असा हाधी झालाय खर्च जास्त काय कारणं मग स्वस्त जेवढे स्वस्त येईल तेवढंच बघायचं.
हा हा. म आणि म्हणलं अस तर मग बाकीचा काय ह्याजा बाहेरची कुठली पाहुणे आहेत का तुमची?
लांबच्या शेवण माहीत. सगळे ह्याच्यात आहेत कोल्हापूरमध्येच आहेत.
कारण जर लांबचे असले तीनचे राहायचे आणि तुला सोय कराव्या ना.
होय हा दीदीकडचे यो येतील.
हा हा.
ते व्हय ते आहे ते तेवढेच लांबचे आहेत नाही तर मग कोण नाहीच. त्यंचीच तेवढी सोय का?
त्यांचे पण काय अस हं बर चालते. आणि काय लागलं काय बोल बोल.
हेला काय बरं आज गेलेलास का?
कशाला ते हेला? कुठं म्हणालीस?
आपले हेला रे कॉलेजमध्ये
ते होय गेलतो की एक काम होतं म्हणून.
हा हा मी लावलेला मित्राला फोन. तुझ्या बरोबर अ तेरी
हा, हा.
त्यो काय त्यो म्हणला त्यो गेला लगेच.
गेला लगेच?
होय. म्हणजे तू लगेच गेलास असं म्हणला रे.
बर, बर. तसं म्हणालायस होय, मला वाटल त्यो लगेच गेला म्हणालोय, कारण त्यो मला म्हणलेला वेळपर्यंत थांबणार.
हा तेच आता अलीकडे लई वेळ थांबतय ते.
ते तिजा एक मित्र आहे रे तेजा तेज्याबरोबर असतोय तेज्याबरोबर थांबलेला असतोय. ते काय लवकर जायत नाही ते असते जरा वेळपर्यंत त्याबरोबर बसतोय.
असा विषय हाय काय?
हा.
हा हा मला ते बीकॉमच मित्र विचारतो कुठ आहे म्हणून. मी म्हणलो खा हा मी म्हणलो खाली बसलाय. खाली बसलाय म्हणलो पहिल्याच लाईनत शेवटला दिसेल बघ.
हा, हा.
मग म्हणला समजलं, मग गेला तिथं. असा विषय झाला, मग काय गेलं मग गेलो जरा बाहेर.
हा, हा.
नाश्ता केेला, परत आलो तवर ती आली. ती आणि तिची मैत्रिण गेलती ह्यला कुठं आधी आल्या सोड, अ स्टडी रूमला बसल्या. त्यानंतर कोणाचा बड्डे करायचा होता मित्राचा. बड्डे करायला गेलीत.
हा.
आणि बड्डे करून कितीला आलेत माहित हाय? गेलीत साडे अकराला आणि बड्डे करून आलीत दीडला. म्हणजे आवशी तेथे पण आणायची होतीत तिच्या आजाची.
हा.
मग काय तेवढ्यात मी पडलो बाहीर.
हा.
बसून दे म्हणलो. फोन केला नाही चिडलो मग.
हा.
एवढा वेळ एवढ्या वेळानं आल्यावर मग काय करणार.
हा, हा.
मग मी आणि आणि दोघजण गेलो. एकाला सोडला रंकाळ्यावर.
हा.
तिथनं गेलो मग घ्याला. मित्राच्या घरात माझी गाडी लावलेली नाही आणि ती जी घेऊन आलतो आज.
हा, हा.
मग बुलट लावली तिथं, माझी गाडी घेतली, आलो घरला. जरा जेवलो मग चा फोन मध्ये चार्जिंग होत फोन लावला चार्जिंग ला.
हा.
जरा लॅपटॉपवर पिक्चर बघ बसतो, झोपलो तो वर तुझा फोन आला.
हा हा.
असं ही विषय .
हम्म हम्म बरोबर हेच्या अगदी तीच काय लावलं तर फोन कर मला.
बरं बरं चालते.
आठवणी ना.
हा चालती.
हा.
हा.
काही तर आलंच तर फोन कर की येणार याला.
बरं.
हा चालते ठेवू काय?
हा हां ठेव.